हॅलो
हॅलो
हा येतोय का आवाज
येस यस येतो येतो व्यवस्थित एकदम
हा हा हा
बाकी मी म्हटलं काय पोस्ट कटलं काय आधार पीवीस मागवलेय का काय मी म्हटलं काय मम्मीने घेतलंय का काय ते आता आम्हाला कळत नाही रे काय आलं तर ते पलीकड जातय नव असं हो
मेन हा मेन दरवाजा तिकड बेल वाजू बसती हा नाही नाही नाही हे गव्हर्नमेंटच आहे मला पण जे सेम तू असायला गलास ते मला पण क्लिक झाल हा मला पण मेसेज आलाय बहुतेक सगळ्यांनाच आलाय बतेक
हम्म आता आल इकड गावाला आज्जीकड ते त्यांच्या आजी पाडेलीच. अ सुट्टी नाही, दोघेच आलय ते इडल्या बनवल्या होत्या घरात. म तिला... हा तिला कोण करून घालत नाही रे! कोण नसते काय एकटीच असते. करत नाही, कावा काय करत नाही, मग जयलाल
म असू दे की बरं आहे की, त्यांना पण जरा बरं वाट के तेवढंच नाथ आलं की बाबावा नाही काय आहे का नाही.
म्हटलं जाता जाता रस्त्यात आपले रिल्स करावे एखादे.
हा हा हा, होय निसर्गामध्ये.
निसर्गामध्ये म्हणजे का नाही, आलूगोरीदम थोडा- थोडा कळायला लागलाय असं वाटते कारण ते अ काल एक आज आज रील टाकले का नाही त्याला जरा फास्ट व्ह्यू मिळालीत आज.
ते माग बॅकग्राउंड ला हा हल्लेलं तुला म्हटलं नाही हल्लेलं मग जरा हे असलं नाही जरा बघते ती फास्ट ग्रीप पकडतय.
अच्छा, अच्छा! बर बर बर, चांगला गेम म्हणजे कळते तस.
हा लक्षात येते ते हळूहळू हळ
हा हा.
त्या तरी गाड्या आहेत त्या माणसं असली कि ते आणि जास्त फास्ट पकडत अस
हा, तर जराला बघायचं पब्लिक पेस अस असते ना हॉटेल मन
हो करते ग, करते ग. हो तसच काय तर करा आहे. ते म्हणतेय की मला काय नाही प्रॉब्लेम.
तेच कि वहिणींना असं ते करताना काय वाटत नाही मग बरं नाही आता कस काही काही वेळ ला लाजलं जातय ना मग. ह त्यांच बरं आहे त्यांना काय तस काय वाटत नाही म्हणजे.
झालं का आवरून का तुझं अजून जेवायचं असेल ना?
जेवणार काही काय जेवायलाच घ्याय लागलोय.
हम! ह येतो येतो आवाज क्लिअर येते येते आवाज.
कधी कधी काय होते अ अडकल्यासारखं
हा हा नाही नाही फायजे असलं गी, आणि ते मी हे वापरते ना वायफाय.
हा हा हा हा, म बरोबर आहे. त का आज आज ते स्टेटस ठेवलेला आहे ॲपलवाला तेव काय इस्लामपुरातला आहे.
होय होय इस्लामपुरातला माणूस साहेब त्यो रिपेरिंग करते. हम्म! ते एक्सपर्ट आहे आता रिपेरिंग.
बरं बरं बरं, कुठं आहे दुकान?
ते ह्याच्या यथं अ स्वामी समर्थाचं मंदिर आहे बघ. आपल्या ह्याच्या यथं काय ते ब्राह्मण पुरीत. हा डेअरीला डेअरीला लागून आहे ते, बरोबर बरोबर! काय क्लासमेट आहे काय तुझा.
नाही नाही नाही नाही, क्लासमेट नाही मी आपलं बघितलं असच ती
हा ते अप्पलच आहे म्हणून ठेवलंय ते.
हा बरोबर बघितल मी. बर! सांग ना बाकी आता जेवायचं आणि थोड्या वेळाने ऑफिसचं काम चालू करायचं.
म्हणजे आता हे नाही क ऑफिसला जाणार नाहीस का?
आज शुक्रवार आज घर नसते ना.
हा हा हा शुक्रवार शनवार नाहीच. शनिवार रविवार.
शुक्रवार सोमवार घर
घरात ना का बर, घरात ना बरं वाटत अस. आम्ही आता दुपारी एक दोन एक वाजेपर्यंत हा एक दीड वाजेपर्यंत जाना परत भोकला ते पाचला सोडते निेवण
हम्म हम्म हम् मग वेळा अजून
हम्म बुधवार आहे वाढदिवस त्याचा म सुट्टी घ्या काय हपडे घ्यायचं ते कळ ते त्या
हा हा हा
मला बी आता का माहिती काल हिरा्यावरतीच बोलण झालं काल माझं का मग म्हणजे टी शर्ट टी शर्ट छापायचाय ती कॉइन एक ही करायचय आणि एक काय होत हा ग्लास छपायचे असे तीन चार काम आहे ते हाय म्हणणे नाही नाही नवीन घ्यायचे आहेत संपली की ग्लास संपली चार पजलाक तिरीगले असतीलील घस
हम्म हम
मग आता ते प्रिंटेड टी शर्ट पाहिजे ति जरा लई चौकशी कराय मला कुठं कुठं कोल्हापूर सांगली
हा हा हां विन्याला पण भेट क विनला कसं ते प्रिंटिंग प्रेस मु माहित असाल ना
माहितग ब
म्हणजे मला वाटतंय असंी त्याला माहीित असत
बरोबर की त्याला विचारल्यावर ते त्याला माहित असलं तर कोल्हापूर सांगले तर सजेस्ट केल कुठे जा हथचा हम्
हम्म हम्
फि
आता किती म मागच्या वेळी किती प्रिंट केली तेस ग्लास
मागच्या ज मागच्या वेळी सहा सात
सहा सात नाही ग्लास होय ग्लास मी काय झालं माहिित आहेे त ते प्रिंटिंग केलं ग नाही परत टाइमच मिळत नाही
मग परत कामच लोड झालं काम एवढं लोड झा की आम्हाला करायलाच दोन वाजायला आलं पहिलं कसं करव होतुम्ही दहा अकराल जेवायच आणि मग तासभर ग्लास छापायचं मग तास तासाभरात मला का नाही एक पंधरा वीस वीस वीस रोलोल व्हायचे बघ विसरून
वीस रोल मग एका ह्या रोल मध्ये किती दहाायजे काय
अ पन्नास पन्नास
काय म्हणतोस वीस रुपय व्हायचे म्हणजे एक हजार कणस
मग परत काय व्हायला लागलं परत काम एवढं वाढलं की दोन वाजायला लागलं नसतं काहीच करायला माल बनवायलाच
हा ह हां
आता मला शंकाय पंधरा हजाराचं काम कमी होईल माझं
अच्छा
ब रा ना हम पंधरा रुपये रेट झाल्यावर जर असं काम कमी होईल मग आता छापायला बी टाइम मिळेल मला
मण आद इच्छा पण ठेवायची होती आता एकदा सीझन सुरू झाला गे धावपळ होत्या
हम्म हम्म हम्
तेच जरा चौकशी करायची
हम् हम् हम् बरं बरं
जेवत बोलायच चाललं म्हण
जेवत होयर परत मग ऑफिस असते त्यामुळे मग आधीच जेवन घेतले या की म्हणे एकदा परत ऑफिस सुरू झालं की मग हे जमत नाही रे जेवण बिऊन
चांगला आहे तच आहे मम्मी कुठं आहे हथय का
आत्ता आलीय की तुला काल नाही का बोललू आलेय म्हणून तिकड ते व इस्लामबाला पाहुणे वारले रे मुंबईला गेलथी मुंबई वरन एकडे येणार होती पण ते पाहुणे वारले मग ते त्याच कार्य आज आहे ती डायरेक्ट मग इस्लामपूरला गेली
हा हा
आता आज गेलीये कोल्हापूरला आ त्या कार्यक्रमाला
हो का काल दिसले बहुतेक काल दिसलया कडक्या
हम् हम हमम
ह्
तिथनं जा जाहायचं मागणं तिथं आहे की रस्ता कधी तर जाऊन बसायचं आपलं दहा पंधरा मिनिटं याचं बोलून जारा
जायला पाहिजे पण आता काय कुठच जाय ना आलो त्या घरातच असते कोंडून घेतलेला असत ते पूर्ण मोबाईल मध्येच असतोय त्या दिवस रात्र
हम्म थोडा व जायच रे तेवढंच जरा
आणि हा डोळ्यांना पण ती जरा हिरवळ ही ती बघितली की जरा बर वाटतय ते डोळ्याला बी जरा त्रास कमी येते
ह हम्म
हम् तरी म्हणणारच आहे मम्मी आयला आलेलाच नाही ते तर भेटत होद्या रोज रे दुकानात दुकानात रोज भेटत पाहिज त्या स्वतःवून यायच्यात आता भेट गाठचं नाही आता गेलो की जातातो संध्याकाळात
हा आज आता आ आज बघ आई किती वाजता येते संध्याकाळी हा उद्या जाऊ हा
आणि अशा मला जबाबदाऱ्या सांगायला लागत्याल मग करते त्या
नाही नाही त्यासाठी म्हणलं नाही मी आता कसं आहे जवळच्या जवळ तेवढंच जरा बसलं की बचार
मी आमचं रोज बोलल होत दुकानात दुकानात होत त्यावेळी ते स्वतःहुन यायच्यारे त्यामुळे बोलणं पण व्हायचं आम्हाला बरं वाटाय पण आता मी माझ्या ह्याच्यात गोरपडून असं जातोय की माझं मला कळत नाही कोणा अडलं विशही कोणाच नाही
हम्म ह बरोबर आहे तेवढं जरा होय कळतेय ना काय चाललेय काय नाही म्हणून आपलं जाऊन यायचं
ह
तुम्हाला पण तेवढाच जरा भावनिका आधार काहीतरी आपलं च गोष्टी ऐकल्या बाहेरच की बरं वाटते
हो
हम्म नाही त तुमच्या आईकडे जावा
ह
ह
हय हय लय जारात हा आता म्हणजे सगळं मूडच सरा बणार ये दे
बरोबर
कोण येत नाही आता पाहुणे बिऊणे कोण येत नाही जास्त कोण होय होय होय आता काल बायक को आमची गाडी चालवत होती ते समोर आमच्यावर बोलत नाही म्हणजे समोरच एक घर आहे ते बोलत नाही बायको गाडी चालवत होती त्याच्यावर बोलला ते व्यवस्थ असं अस चालवा मी थांबतो जावा काही एवढंही नाही असं कॉमन बोलला अ हे आमच्या मम्मी मुळ काय होतंय हिला बी बोला येत नाही त्यांच्याशी असं म्हणजे आता गाडी चालवत होती जरा तिथन जात ते एवढं दिसून येत नाही घरात
हमं हंम
हंम
तुमच्या मम्मीच नाही तर बारीक लक्ष असते खिडकीत कोण
हा मग ह्या गोष्टी पटत्यात का सांग मला? काय आता शेजारी चांगले आहेत बरं का? सगळी अशी कुचकी किंवा अशी ही नाहीत सगळी चांगली आहेत
हम्म
पण ते आम्ही आम्ही बोलायचा प्रयत्न करतोय पण, ते तिच्यामुळे बोलायला येत नाही आम्हाला असं होतय
हम हं
हम् असा स्वभाव आहे आम्ही असा हा मग माघारी बोलतोय की असं घराच्या इथन दिसणार नाही असं बोलतो
हम् हम् हम
पण हिला दिसलं की हिचा दंगा सुरू एक तर त्यांच्यात जाऊन शिव्या येणार नाहीतर आम्हाला शिव्या देणार असा आहे.
हम्ममम
स्वभावच असा आहे हम्म
हे जरा विचित्रच आहे स्वभाव सगळां हम्म आता काही जेवूनच निघणार काय मग?
अ जेवून नाही नाही सकाळी खाल्ल्यात पोट भरून य इडल्या आता इडल्याच आहेत दुपारी बी मग आता जाऊन मग खायच
मग घरी येऊन परत जेवणार आहे होय
तिच्या पुुरता आणल्या त्या नाही नाही तिच्यापुरतं आणलंयात ते कुठं वागवायचं आणायच
हम् हम्म हम तब्येता आहे का बरी आजीची?
हाय हाय हाय एकटीच राहत्या हे विशेष आहे एकटीच राहत्या होय एकटीच राहत्या ते घर एकदम साधं कवलाच आहे. होय कौवलाच आहे हा आणि जरा असं एकट्या एकाच बाजूला आहे असं
हम् हम् हम
ते सांगतेत की बिबट्या बिबट्या साप साप तरी एकदा त्यांच्या आत समोरच घरात
हम हम हं हम
असं घर साध आहे रे असं म्हणजे त्याला वर असा कटडा नाही किंवा काय नाही जमनी लगतच आहे ते साप बी येत्यात
हा हा हा
बिबट्या साप असतत्यात या रोडला
मग ते रात्रीच काय बाहेर जात नसतील ना?
नाही जात आणि ती भेतं बी नाही अस जातेच बाथरूमला
हम् हम्मम ते तर त्यांना सवय झाली हम्म
इथच या रोडलाच आहे कुठलं त आपलं अ फेमस काय ना ह्याचा गणपती हम्म नाही नाही गणपती अंतरीचा अंतरीचा न थ्री जगनपर न थ्री
त्या रोड ला आहे का
म्ह ते रोडला जा ह
् बरं बरं बरं
तुम्ही जाता नाही दगडूशेठला कधी
आम्ही जातली की सिटीत गेले
संकष्टीला का नाही असं काय नाही कवाघेला तर जातय
गेलं तर संक गर्दी असते ती
हा हा ह
हां
काय काय जण लय मनावर आता संकष्ट आहे हा हा
हा